का सर नमस्कार हो येतोय येतोय सर येतोय नमस्कार.
बरं आपण आपण तोच मुद्दा आपण पुढे कंटिन्यू करू शिक्षणावर. अ आता एक तुम्ही आता एक बघितलं असेल?
हां.
की एक हे पेपर फुटी झाली.
हो सर.
आता त्याच्यामध्ये ते पेपर फुटेचं कारण आता एक असं भरपूर जण आपले आपले मुद्दे मांडताय
बरोबर आहे.
सरकार म्हणा, न्यूजवाले म्हणा पण आता एक काही जे होतकरू मुलं असतात हे त्यांना खरंच आवड आहे शिक्षण हा खरंच खूप आवड आहे शिक्षणाची
हा.
आता एक हा एक नीटचा पेपर फुटला. त्याच्यामुळे आतापर्यंत एकवीस ते बावीस मुलांनी आत्महत्या केलीय.
बरोबरे
आता त्यांनी बघित, तुम्ही बघणार की तीन तीन वर्ष अभ्यास करून तीन तीन चार चा र वर्ष अभ्यास करून, अचानक असा पेपर फुटणं. हे म्हणजे डायरेक्ट. चुकीचे गोष्ट त झालेली आहे. हे कसं एक, त्यांच्या डायरेक्ट डोक्यात धक्का बसून जातो.
आणि काय होतं सर, तो ज्याच एक लास्ट म्हणजे त्याच्या त्या कास्टनुसार. जर शेवटच वर्ष असेल. किंवा दुसर्या वर्ष असेल. आणि जर अशा गोष्टी जर घडल्या. तर तो आयुष्यातून संपला ना. परत त्यािला रिपीट चान्स नाही.
बरोबर.
आणि त्याचा इफेक्ट त्याच्या मनावरती एवढा होऊन जातो. की त्याच शिक्षणामध्ये मता मनच होत नाही. मग त माझं आयुष्या कारण त्याची एक तयारी असते. की एम पी ए सी परीक्षा द्यायची कुठेतरी क्लास वन ऑफिसर व्हायचं. किंवा आय एस अधिकारी व्हायचं. असं काहीतरी स्वप्न असेल. किंवा नेटच्या परी द्यायच्या. डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा काहीतरी गोष्टी होऊन जायच्या. आणि अशा गोष्टी जर घडल्या. त त्याच शिक्षणामध्ये मनच लागत नाही. आणि अशा वेळेस मात्र. एक तर तो मुलगा तर भरपडत जातो. आयुष्य त्याचा बरबाद होत. पण आईवडलांच काय? एखादा मुलगा असेल. आणि त्याला एवढं सगळं पैसे घालून जर तो मुलगा वया गेला?
बरोबर.
सगळंच वाईट झालं ना.
हा आणि एक कस होतं. आता समजा का हा. बरोबर ते सर्वांनाच त्रास होतो तो.
ना कुटुंबावरती सगळे इफेक्ट पडताना. आता मुलगा एखादा समजा, एखाद्या ते परीक्षा गेल्यान त्यात फेल जर झाला. तर तो आठ दिवस घरामध्ये आणणार चांगला राहत नाही. बोला की. त्याचे परिणाम घरामध्ये होताय. तर अशा जर कम झाले. तर त्याच्या घरामध्ये किती इफेक्ट होत असेल. हा पण एक विचार करायची गोष्टय ना.
आणि एक त्यांनीय ना. आता समजा आता काही समजा मुलगा घरी राहून दोन वर्ष तीन वर्ष प्रिपेरिंग करतो. पूर्व तयारी करतो. हा आणि आता समजा आता ऐईन समजा तो पेपर द्यायचा वेळे येतो. त्यावेेळेस अस ऊन जात. म असं होऊन जातं. मुलगा हा रिकामा असतो. घरचे त्याच्या अभ अभ्यासासाठी किंवा क्लास वगैरा हे सर्व घरचे पुरवतात. आता काही ठिकाणी बघितलं असणार तुम्ही की, एक दोन लोकांनी सांगित म्हलं की आम्ही आमच्या मुलासाठी पाच लाख रुपये लोन काढलेलय.
बरोबरे.
हम्म, तो एक व्यक्ती सांगतो की, त्याने पाच लाख रुपये लोन करून मुलाला निश्चित अ म्हणजे तयारी करायला लावली
बरोबर आहे
आणि आयन टायमावर असं झालं म्हणजे एवढंच दोन तर त्याच्या अंगावर पडलंच पडलं
हा
आणि अजून सोबत त्याच्या मुलाचाही जीव गेला
बरोबर आहे
म्हणजे एक डोक्यात एवढा ताण पडून राहतो कि बाबा मी एवढा दोन तीन वर्ष घरच्यांना त्रास दिला
पण एक कुटुंब उध्वस्त होतं हा पण एक विषय ना समजा त्याला एक मुला असतील तर तू कस तर सावरल जाईल कुटुंब पण त्याला एकच मुलं आपत्य असेल आणि जर या मुलाच जर आता घडलं मग काय हो मग एक तर पैसापरी पैसा जातो आणि हाताशीच गेलाला मुलगा पण निघून जातो माझी ह्या छोट्याश्या चुकीमुळे किती मोठे नुकसान होऊन जातं एक घर उठून जात हो आणि काय होतय सर- आजकालची शिक्षण पद्धती अशे आहेत ना माझा मुलगा जर डॉक डॉक्टर झाला तर आता शेजारच्याचा विचारतो की आपला पण डॉक्टर झाला पाहिजे त्याच्यापर्यंत ना घर दार शेती वगैरे सगळं विकून पैसे लावतो पण माझ्या मुलाचा डॉक्टर झाला पाहिजे आणि अशा वेळेस जर ते परीक्षेमध्ये जर गडबड झाली मग मात्र काय होणार तुम्ही सांगा ना
हा एक त्यांच्या समोर एक पर्याय उडत नाही
पर्यायच राहत नाही ना सर काहीतरी म्हणजे पूर्ण प्रॉपर्टी तेनी आहे ना जुगार केलेला असत शिक्षणावरती आणि अशा वेळेस जर गडबड झाली तर त्या आई वडिलांनी शिक्षण पद्धती म्हणून म्हणतो शिक्षण पद्धती अतिशय खराब होऊन गेली
आणि एक कस धोरण असं झालंय कि एक आहे ना शिक्षण म्हणजे एक डायरेक्ट कमाईचा सोर्स चालेला आहे
हो ते पण आहे
आता तुम्ही बघणार हे साधा बालवाडी पहिली दुसरी अशा मुलांना तुम्ही एक एक लाख रुपये फी लावताय शाळांमध्ये
हो..
तुम्ही काय अमेरिकन युनिव्हर्सिटी वगैरे काही तयार तर गेलेली नाही तुम्ही
बरोबर आहे बरोबर आहे..
ह तुम्ही काही शाळेमध्ये आता जर आपल्या शाळा बघितला तुम्ही
बरोबर
आपल्या शाळेमध्ये शिक्षणाव्यतिरिक्त तर काय देताय तुम्ही जसं काय ते तुम्ही स्पोर्ट वगैरे काय देत नाही हो
काही नव्हते खाली चटयावरती बसायच करून घ्यायचे अशी परिस्थिती होती पहिले दुसरी पासून दहावीपर्यंतचे कॉलेजमध्ये गेलं तर एवढ्या काही बिल्डिंग खास नव्हत्या बऱ्यापेकी होत मोडक तोडक शिक्षण मात्र एकदम छान होतं डॉक्टर शिक्षण चांगले आहेत आता कस बिल्डिंगच चांगल्या जेवढे बिल्डिंग चांगले तेवढ्या ठिकाणी जास्त ऍडमिशन
नाही आता तर बिल्डिंग कर देत अस आता तुम्ही बघणार त्याच्यामध्ये प्लस काय आहे? एक आता तुम्ही येथे भारताच्या शाळा सोडा तुम्ही बाहेरच्या बघा
हम्.
काहीतरी जर शाळा असली ना शाळेमध्ये स्विमिंग. स्विमिंग पूल असतो त्याच्यानंतर स्पोर्टचा ग्राउंड असतो स्पेशल.
हा हां.
आणि त्याच्यानंतर जे फिजिकली ज्या गोष्टी होतील तेवढ्या ते अवे्लेबल करून देतात सर्व.
बरोबर सर.
आपल्या इथे तशा काही गोष्टी नाही आपल्या इथे फक्त म्हटलं शाळेत. शाळा तर असतेच शिकवणं तर असतच पण त्यानंतर.
बरोबर आहे. हॅलो हॅलो.
येतोय आवाज?
हो येतो येतो येतो .
आणि त्यानंतर फी एवढ्या महाग्या अजून की म्हणजे डायरेक्ट शिक्षण शिकवायचं नाही शिकवायचं अ अशी परिस्थिती घरच्यांवर येऊन जाते.
हम् हम् हम्म.
मग त्या हिशोबाने आता बघितलंय.
काय झालं सर आपल्याकडेना शिक्षण पद्धतीवरती बराच खर्च केला जातो. बात बाहेरचा विषय निघाला म्हणून सांगतो बाहेर देशामध्ये शिक्षण पूर्ण फ्री आहे आणि मेडिकल पूर्ण फ्री आहे. त्याच्यामुळे काय झाले माहितीये का तिकडल्या लोकांसाठी त्यांच कसं होतं की जो पगार सर्व्हिसला लागलेला सर्व्हिस करत असणारा व्यक्ती. त्याच्या पगारातून आहे ना एक ठराविक उत्पन्न त्यातून कट केल जातंय. समजा एक लाख रुपये पगार देता त्यातून त्याच्या प्रत्येकांच्या पगारातून कट केले जात कम बिझनेसमधून. एक वाटा काय त्यातन जमा केला जातो गव्हर्मेट. आणि त्याच्यातून हेनी काय करते शिक्षण फ्री केलं जात दवाखाना फ्री केला जातो आणि केल्यामुळे तिथ तिथं अशी भानगड नाही होत कारण तिथ् ट्युशन. तिथ फ्री असल्यामुळे इथं कसं ट्यूशनवरती जोर दिला जातो आपल्या पोराला काय येत तर लावा ट्यूशन आपल्या पोराला काय तर लावा ट्यूशन मग ते किंवा वर्गाचे हि जे कॉलेजची फी वेगळी त्या क्लासेसची फी वेगळी. असं होतं तिकडे तसं काय नाही नाही तिथ मुळात आहे ना ट्युशनपेक्षा कॉलेजमध्येच एवढं चांगलं शिकवलं जाते की बाहेर ट्युशन घ्यायची गरजच नाही पडत आणि सगळे फ्री आहे ना. दवाखाने पून्हा ऑलरेडी फ्री आहेत सगळे तुम्हाला जायचं. जायच तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायचे डॉक्टरना वाटलं की बाबा नाही आता याला गरज आहे. तरच तरच दवाखान्यामध्ये तुम्हाला घेतल जातंय ऍडमिट करून घेतलं जाते अन्यथा तुम्हाला गोळा औषधी देऊन तुम्हाला पाठवलं जाते आपल्याला तसं होत नाही आपल्याला ये ना. एकेकवरती ते ही टेस्ट करा ती टेस्ट करा अस आणि शिक्षण पद्धती गडबड
आणि प्रत्येकाकडे एक अमाऊंट फिक्स झालेली आहे दोन. परसेंट पाच परसेंट.
हा तो पर्सटेज तो तो रोल वेगळा तो तो वेगळा रोल. तुम्ही एखा्या लॅबमध्ये गेला तर त्यां लॅबच्यान मला टेस्ट नाही चालणार ह्या लॅबमध्येच करावं लागेल.
बरोबर आता आता ते सजेस्ट करतात हा ते स्वतः सजेस्ट करता डॉक्टर लोकं हे चिठ्ठी घेऊन जा या या ठीक. ठिकाणी या या हॉस्पिटलला जा तिथे एकदम चांगली सर्व्हिस असते म्हणजे तेच सांगतेत.
लॅबचे हे देते देत त्या लॅबमध्ये जा अन तुम्ही टेस्ट करून घ्या.
बरोबर.
काय सगळंच अवघड आहे हो सर. म्हणजे शिक्षण बघायला गेलं तरी तिकडे गोंधळ आहे त्याच्यानंतर इकडे मेडिकलच बघायला गेलं तिकडून गोंधळ हे सगळी परिस्थिती गंभीर आहे हो. देशाने न विचार करायला पाहिजे नाही तर काही खरं नाही काय सगळ्यात. त्यांना आपण स्वतः विचार करतो फक्तो बाबा की असं व्हायला पाहिजे पण तसं नाही होत. आणि साधारण सर्वसाधारण मनुष्य स करणार. कि मुलं सांभाळणार त्यां प्र्रिया बघणार क आवघड गोष्ट आहेत ना.
आणि आता एक बघणार तुम्ही. म्हणजे साधं एक आय पी एस आय एस अधिकारी
एवढ, एवढ प्रिपेरेशन एवढे आठ, आठ, दहा, दहा, पंधरा, पंधरा वर्ष अभ्यास करून.
हो.
त्यांना हे जे अनपड हे जे काही दुसरी, चौथी शिकलेले आमदार, खासदार आहे.
बरोबर आहे.
त्यांच्या डुट्या कराव लागत.
बरोबर आहे.
म्हणजे पूर्ण उल्ट सिस्टीम आहे तसं बघायला गेल तर आपले
हो हो सगळ पूर्ण सिस्टमच वेगळ आहे. तसं म्हणा गेल तर आता तस जर विचार केला तर ते तुम्हाला इलेक्शनला सुद्धा पण तेवढ शिक्षण असल्याशिय तुम्हाला उभं राहता येणार नाही पाहि. तुमचं एज्युकेशन तुम्ही असाल तरच तुम्ही करायला पाहिजेे, ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. तरच तुमला उभा राहता नाही तर उभा रा राहता येणार नाही हो यातली बऱ्यापैकी सगळे लोक राजकीय लोक जे आहेतं.
आणि एक आता जसं बघितलं तर आपल्यावर हे म्हटलं आपण जर शाळत किंवा कॉलेजमध्ये जेवढं लक्ष दिल. आपल्याला तस क्लास वगैरे लावण्याची तशी तर गरज पडत नाही.
काही मी ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालं. पण मला कधी क्लास लावायची गरज नाही पडली काहीच करायचु गरज नाही पडली. आजकाल च्या आमच्या मुलां आम्ही क्लास लावा, हे करा ते करा. म्हणजे आता गोष्टी कराव्या लागतात आणि पैसे पण फार लागतात भयानक पैसे लागतात. कल्पना क.
बरं सर आपले दहा मिनटं झाले आता तुम्ही एक दहा, पंधरा मिनिटांनी वापस अजून एक, एक कॉल करू आपण. हा दहा, एक मिनिट दहा, पंधरा मिनिटांनी करा वाटलं हा. मग, मग करता येईल, करता येईल एका व्यक्तीला पाच पाच कॉल असतात.
बस.
हा तर मग आता पाच, दहा, पंधरा मिनिटांनी अजून एक, एक कॉल करू आपण बाकी मग जर संध्याकाळी. टाम भेटला तर संध्याकाळी.
चालेल मला तुम्ही करा तुम्ही फ्री झालं की मला करा मग मी तुम्हाला करतो.
ओके ओे ठीक.
अच्छा ओके सर.